हा हॅलो तुमचा आवाज कट होतोय बघा.
हॅलो येतोय आवाज हा येतोय का आवाज?
हा येतोय येतोय येतोय येतोय आवाज हा काय करालाय?
काही नाही हेच कॉलिंग चालूये.
हा जेवला.
हो
हा हा
हम्म.
आणि काय म्हणता?
कशाबद्दल बोलूया?
बोला चालू आहे ना आता कॉल बोला की कशावर पण चालतंय.
हम्, धार्मिक स्थळांबद्दल बोलूया.
हा चालेल की चालेल हा हा आज कुठं रविवार फिरायला गेला नाही मग?
नाही, नाही.
हा. सुट्टी असते ना. मुलं किती आहेत तुम्हाला?
हा आपण याच्याबद्दल बोलूया ना आधी मग त्याच्याबद्दल सांगते मी तुम्हाला.
चालतय चालतय की.
हम्म. म्हणजे तुम्ही कोणत्या धार्मिक स्थळाबद्दल कोणते कोणते बघितलेले आहेत तुम्ही?
आम्ही जैन असल्यामुळ आम्ही जैन मंदिर सगळी बघितलेत‌. श्रवण बेळगोळ, शिखरची, हुमचा.
हा तुम्ही कुठलं बघितलाय?
आम्ही सगळं हे पंढरपूर, अकलकोट त्याच्यानंतर गांगापूर.
हा हा हा हा. हा हा पंढरपूर पण छान आहे बघायला.
हा हे तुळजापूर, कोल्हापूर हो पंढरपूर ते विठलाची आषाढी वारी चाली ना, कोल्हापूरची अंबाबाई
हा अंबाबाई हम्म, मग तिथं जवळचं आहे की तुळजाभवानी हा हा हा.
हा, माहूरगडचे रेणूका.
कधी गेलता मग तुम्ही?
आम्ही दरवर्षी जातो.
जरव‌र्षी अशी जाता काय?
हो
फॅमिली जाते जाताय जाय
हा हा हा हा.
हम्म. म्हणजे देवींची महती खूप आहे तेथ म्हणजे ते वातावरण पण खूप छान असतं, त्याच्यानंतर तिथे जे वातावरण आहे त्यानी म-न प्रसन होत. आणि कुलदेवीला दरवर्षी गेलं पाहिजे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो.
महत्त्वाचं हा होय अस असायला पाहिजे.
हम्म. हम्म.
मग घरचा देव तेचं आहे काय मग, का असं काय नाही? रेणुका हा हा.
हम्म हम्म
हम्म. मग आमचं कसं जरा
आलीये का?
कुठं नाही, नाही गेले नाहीये मी अजून काय. मी पंढरपूर कोल्हापू पंढरपूर, कोल्हापूर तेवढंच बघितलंय. मी गाणगापूर पण बघितले नाही आणि अक्कलकोट पण बघितले नाही अजून. जायचंय आता. कधी जायचं होतंय बघूया आता.
हो त्यांचे योग आल्याशिवाय नाही होतं. ते.
नाही होत ते होय. किती वर्ष झालं अम्हणा लागलेय. अक्कलकोटला जायचं म्हणून. तरी पण अजून झालं नाही आम्हाला जायचं.
हम्म स्वामींची महती खूप आहे. म्हणजे स्वामी समर्थांचा अनुभव खूप आहेत.
होय होय आहेत की, म हिथ वाडीला ते नेत नाही का तुम्ही कधी. नरसोबा वाडीला ते?
अ नरसोबावाडीला नाही आलो अजून तिथं. कोल्हापूर ला येऊन गेलोय हो.
हा नरसोबा नरसोबावाडीला पण छान आहे. दत्ताचं मंदिर ते, अण तिथं पण स्वामी समर्थांचं मंदिर ये.
हो.
हा स्वामी समर्थांचं मंदिर पण छाने तिथं. ह् होय या कि इकडं कधी आला तर मग.
हो ओ.
हम्म.
तुमच्या जैन मंदिराचं, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगा थोडी आम्हाला?
जैन मंदिर म्हणजे कस. आपल्या अ इतर मंदिर कस इत म्हणजे इतर देव कसं असत त. कि काहीतरी देतात आम्हाला. आता हे समजा की, स्वामी समर्थांचं. आपण एक इच्छा ठेवली की त्यांनी कस, आमची इच्छा पूर्ण करतात. जे आम्हाला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न तरी करतात ते. स्वामी समर्थांनी. जसं आमच्या जैन धर्मात कसं, काही देव आम्हाला देतं नाही. पण ते जे त्यांनी जे साध्य केलंय ना ते तुम्ही पण साध्य करा, सगळ त्याग करा तुम्ही. असं म्हणजे, मोक्षाला जाई जाशीला. असं ते भगवंतांनी सांगतात. हा मोह धरायचं नाही नाही मोह धरायचा नाही. घर घर संसार संसार करू नका. देव करा. जरा मंदिर करा. आपल्यासारखं व्हा जरा. त्यात काय नाही. संसारात काय नाहीय. असं तेन आमच्या जैन धर्मामध्ये ते सांगत म्हणजे त्यांनी काही त्या
महाराष्ट्रामध्ये भ भरपूर संत आहेत. संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राला. त ह. ह तर संतांनी काय सांगलंय की, तुम्ही संसार करून देव करा. म्हणजे देवाच देवाचा प्रत्यक्ष म्हणजे, देव तुम्हाला भेटायला येतो. आता जे गोरा कुंभार वगैरे आहेत. त्यानंतर अस‌् हे आहेत. संत तुकाराम आहेत. यांनी संसार करून हे देवाला प्राप्त केले. आणि ते संत तुक रामानी मोक्ष प्राप्ती म्हणजे, स्वतः देव त्यांना घ्यायला आले होते. गरुड गरुडामधून घेऊन गेले होते त्यांना.
हा हा ह ह ह.
हम्म
हम्म मग आम्हाला काय एवढं माहित नाही अजून माहिती
हा नाही हे कथा कथा आहे
हा हा तेच
सांगितलं मी माहिती मग त्याच्यातली
हा तेच की आम्हाला एवढं काय माहिती
अजून भरपूर संतांबद्दल आम ज बोलाय तर खूप संतांबद्दल बोलायचंटलं तर हे दिवस आप च्या कथा पूर्ण बोलायला गेलं तर हम्म
हो हो हो हो हो तुम्ही जास्त त्याच्यामध्येच असता वाढत मग
हो संत ज्ञानेश्वरांनी हो का माझा्याटला सतने थोड वेळ द्या ना मला समज सूदरत नाही हो म्हणजे पाटण्या मग चुकीच सांगायला नको वाटतं झाला तुझ पहिला पण माज झाला अ आता ती सांगाल ना तुला मग या हा हा चालू होतंय